हा बोला ना दादा! काय नाही आहे. घरी आहे. बसले.
जेवण वैगरे झालं?
हो हो झालं झालं हा.
रिकामा ऑडिओ शनिवारच? शनिवारच कां? ती येते. आज.
अच्छा.
हा. कुटुंबीय अकाउंटचा जॉब हाय माझा.
रिकामा ऑडिओ
हो. बाकी,
आवाज कमी येते तुमचा.
मा आत्ता?
हा का का
हा काय करत आहात मला
काय नाही मी पण जॉब करते लवनात सुट्टी असते आ घरीच आहे
कोणत जोक करता
म कामयस वगेणार का आमच्या इथ
ह म्ह मला
महाई सेवा केंद्र सीएसस सेंटर
बरं बरो बर
हा
हम् बाकी काय म्हग ह त्यावेळीस काय नाही चाललंय निवांताघ आ सुट्टी म्हटल काम थोडं आहे बघ बताय तरी
हो काम तर काय आहेतच काही
पहिल्याारख तर नाही कारण आता मल्टिपल काम केलं तरच आपल्याला एका कामावर अवलंबून काही नत
नाही नाही ह ते आहेच
कडीचे ते ज जेवना त आपल्याला स्वतःसाठीठी पण टाइम काढणं गरजेचं असतं
हो तर तर ते महत्त्वाचंच झाले पहिल्या वाईट टाइम भेटत होता सगळ्यांना पण टाइमच भेटत नाही स्वतःसाठी पण टाइम भेटत
नाही पण सफासाठीफम करण गरच आहे आ्ही यांसबत कधी कधी काय करतो की बतो ना अस आज एक दिवस कामाला सुट्टी वगैरे असली ना आम्ही की एक दिवस आधीच प्लॅन करून ट्र्रीप वगैरे जातो आ
अच्छाच्छा
हा तु ज यावेळी कुठे ट्रिपला गेला होता उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलांना वगैरे घेऊन
हम्म नाही म्हणजे मी अनमॅरिड आहे आणि मी माझ्या मैत्रिणीं सग गेेतते हा हते इड आपलं मालवण रत्नागिरी गणपतपळे सुिंदरवती तकडे फिरून आले आहेवे
हम मग चग आहे तडे आम्ही कर्ल ला गेलो होतो आम्ही आमची फॅमिली वगैरे घेऊन घरातले.
अच्छा वॉटर पार्क मध्ये काही लिमिटेड पाणी असतात.
नाही नाही नाय समुद्राच पाणी म्हणजे कसं जवळपास जानेवारी पासून आम्ही गण गणपतीपुळे मालवण. आणि गोवा हे तीन झाले होते मग घरातले म्हणाले. आता. परत समुद्राकडे नको थोडा आपण एका जागी असं कुठेतरी सगळी फॅमिली वगैरे मिळू म्हणजे सगळ्यांनाच एन्जॉय करता येईल.
हो हो ते आहेच.
मध्येे जो अ आपल्याला तो एक फिलिप उन्हात.
नाही नाही ते तिकड बाहेरच वाढत. ह ते सगळ आणि कोकण भाग. तर तो सगळा भारीच आहे सगळा तिकडं
कोकण भाग तर एवढा चांगला असता कोकण भाग. दीदी तुम्ही गेला ना एक दोन दिवस राहिला तिसऱ्या दिवशी येताना आपला मूड ऑफ झालेला असतो की मी का जात आहे.
हो आमचं तसच झालंय यावेळी आम्ही. तर या वेळेस दोन दिवस गेल्तो तिसऱ्या दिवशी आलो आम्ही.
दे आम्ही गोव्याला वगैरे गेलो ना काय करतो कि गोव्याला जायचं असेल ना एक दिवस असं पूर्ण ड्रायव्हिंगसाठी. एक दिवस काढतो आणि त्या दिवशी तिझोन रेस करतो आलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण फिरायचं. हो. तर वन डे ड्रायविंग प्लस एन्जॉय सगळं म्हटलं कि ते पूर्ण दिवस धगधगीचा होऊन जातोय तो.
ते आहेच.
काय समजत नाही नेमकं काय आपण केलं पाहिजे आणि काय आणि यावेळेस वॉटर पार्क ला तर एवढं. हे आम्ही मज्जा केली आमच्या घरातले वगैरे.
हम हम.
खूप खूप आहेत लोकं
वॉटरपार्कला पण असते मजा पण आम्ही नाही कधी गेलो वॉटर पार्कला
नाही नाही आम्हाला आठवतंय आम्ही पळतोय. किती मी पाचवी सहावी असेन काय बरं तर सगळी एक दिडशे रुपयेला आम्हाला आमच्या शाळे शाळेतून सहल नेली होती वॉटर पार्कला.
हम्म
तर एवढा एन्जॉय केला होता आम्ही किती वर घसरगुंदवरून येतात ना आम्ही तर एका पाठोपाठ एक गेलो होतो तर आमच्या पोटाला अस जस आपलं आपण काहीतरी गरम खाल्ल कि अस धग पडल्यासारखे होते बघा.
हा हां हां
असं म्हणत म्हणजे आम्ही किती एन्जॉय केला असेल त्याचां
हम्म
हा
लहानपणी बरं वाटतं पण आता आम्ही अजून कधी नाही गेलो.
ल तुमला कारण तीथ कस फन गेम्स बस बाकीच्याट फिटोग्राफ वगैरे असतात त्यामुळे ते कस दिवस जातो समजत नाही आणि त्यांचं कस पॅकेजेस असतात. त्यांच जी काही असेल त फी नुसार तुम्हाला अनलिमिटेड जेवन वगैरे देतात आणि दिवसभराच्या जे काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या ते तिथं सांगत असतात त्यामुळे त्यात आपण कसं अं कसा पूर्ण दिवस जातो हेच
त्या समध होओ आणि फॅमिली वगैरे सोबत असले तर अजून खूप एन्जॉय होतो.
हो हो हो मुळे सगळ्यां आणि त्या करताना आपल्या आपल्या फॅमिलीसोबत तो एन्जॉय वेगळा असत
हो
बाकी केला आहे त आवाज येत नाही.
हो नेटवर्क इश्यूमुळे त्यामुळे येत नाही पाऊस आहे का तिकडं.
नाही झालं भरपूर
हम्म आमच्याकडे आवाळ आले ना त्यामुळं तसं होतय नेटवर्कच
आवाज कमी येतो तुमचा
मजा आता
हा आतायतय
काल पा पाऊस भरपूर झाला आमच्या इकडे
हो त्या नूच बघितलं ना ते सगळ हायवे ला काहीतरी झालतं ना पाणी पाणी
हो हो पोर्स्ट जरा पडलाला की दुसऱ्या दिवशी पेपरला आलं कि पासानी हहाकार जमजीवन विस्क य
का लगेच सगडे आता आहे
नाही पण काही तिथ पाण्याचा कस तारतीचा भाग असतो ना तिथे असं पूर्ण एवढीच तुडब भरतात तिथे पाणी जाण्यासाठी जागा आणि लं जे प्रमाण असतना पाण्याच त्यामुळे खूप म्हणजे खूप हे होत प्रधिक
हो अजराा पाऊस पडला की सगळं लगेच सगळेदा पाणी साठतं ना जायला पण काही नाहीे पाण्याला अधिक
रस्ते वगैरे ज झाले तु त्यामुळे तल मुला सुद्धा जागा नाही आता त्यामुळे आपल्यालाच बोलणार किंवा विहिरीना वगैरे पाणी कमी येतं मग आपणच आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासताना आणि काहीतरी पर्याय शरधला जातो पहिला असं काही बर नसत की पहिला असं काही नस च क पावसाचं पाणी किंवा पाोस कितीही पडते ते कुठे ना कुठेतरी मोरून पूर्ण क्लिअर व्हाय पण आता तसं नाही
आता भरोपर वस्ती पण वाढल्या आहेत परत नदीच्या पण बाजला तर सगळे घर वगैरे
प नाही. आता तुम् एक इडि बघितलाय का कर्नाटकचे आपल्या त्यांचेशवरचा टोजी घाट वगैरे आहे.
नाही नाही.
हो का ते कस आता म्हणजे ते नस प तर कामचाल आहे ना, तर त्यामुळे तू डोंगर पपण वगैरे जे रस्ते केलेत ना त्या डोंगरामधून एवढं पाणी वाहलं. की एखादी नदी जशी वे णी वाहतो ना, तस रस्त्यावरून पाणी वा तथं जात आहे.
त्यामुळे ते अऍक्सिडेंट वगैरे असं होतात सगळं.
अ आता काय रत्याच काम चाल असतांना जे मटरेल वगैरे हे ना, हे पूर्ण म्हणजे पूर्ण रस्ते वर आलेला आहे आणि त्या वेगाने गाड्या सुद्धा माझे सारकत आहेत पाण्याच्या वेगाने अजे चाले किती प्रेशर हे.
हच ना
काही गोष्टी अशा पण आहेत कि एकच ठिकाणी. हॅलो आवाज कती करणारस ते
कमी जास्तही होत जरा
ह ते नेटवर्क पण फुल आहे मला
हो पण इकड मला पण आहे फोन पण ते इंटरनेटला येते सन तरआभाळ आले ना त्यामुळे होत असेल नेटर्वक इशू? आणि काहीतरी ते जरा ऍपच पण काय अपडेट चालू आहे वाडत
हा. हो काई नई ते होत असत त्यापे जाई आओ अंमला आणीक विचारायच हो. तुम्ही आण हे सोयी सीस चन गोद्या अ का ह करताका? ह आधार कार्ड समजा आपला. अ फोटो वगैरे जर बनलायचा असेल किंवा त्यावेळी पण आपल्याला ते ठसे वगैरे घेतात.
हो हो हो घेत ते फोटो वगैरे बनय घेतात त्यावेळेस ते सगळं अपडेटच होतं ना आधार कार्ड.
बरोबर, म्हणजे आता तुमचा माझा.
तुमच जरी आताचा फोटो जर लावायचा असेल ना आधार कार्डला तर तुम्ही तिथं स्वतः घेत. असतात ना मग स्वतः तुमच ते फेस स्कॅन करून आता तो सध्याचा आहे ना फोटो तचा तो हे करतचा मग.
म्हणजे म्हणजे तार झालं आमच्या इथ. मनाचं म्हज त लहान आहे. आता एक वर्षा दोन वर्षाच काहीतरी. तर त्याच आधार कार्ड काढण्यासाठी मी. त्याच्यासोबत गेलो होतो. मला पण माहित नव्हतं. तर मुलांच. कस करतात तर. मी सोबत गेलो तर त्यावेळी म्हटले की तुमच्या वडिलांचे आई वडिलांचे आधार कार्ड प्लस. तर तुम्ही अपडेट. केले ले असली तर ते कर. तुमचे. हम अपडेट केलेली तारीख कधी विचारत होते म्हणून मी. तुम्हाला सडनली.
हा नाही लहान मुलांच म्हणलं ना मग त्यांच आईवडिलांच पण घेऊ शकत.
हा हा हा.
हा ते पण घेतात त्यामूळ मग ते आईवडिलांचं पण लागतं त्यांना आधार कार्ड आणि दोन्ही.
हो का ह.
हॅलो. ह
हॅलो.